हॅलो आवाज येतोय ताय.
हो हो येतोय बोला.
हा म्हटलं ताई मला ती फाईल तयार करायची होती ओ याची ओएसएफची.
मग करून घ्या ना.
हो कसं काय करायचं त्याची प्रोसेस कसं.
हम्म त्याचे काही तुमचे बिल लागतील. कोटेशन काढावे लागतील तुम्हाला उद्यम आधार लागेल.
हा उद्यम आधार आमच्या गावात आले होते हो फ्री मध्ये करायला. तर दिले आम्ही त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे. तर ते बोलले आठ दहा दिवसात आम्ही तुम्हाला कार्ड वगैरे आणून देऊ म्हणे.
हो का
हा
हम् हम् म व्यवसाय कोणता आहे तुमचा?
हा ते आता व्यवसाय मिशी त्यांना म्हणजे पहिले आमचं किराणा दुकान होतं, पण मग मी ते त्याच्यासाठी नाही केला गृह उद्योगासाठी केलंय उद्योम आधाराच.
हा हा हा हा
मग त्याला काय करावं लागेल प्रोसेस.
तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड लागेल तुमचा याचंवालं हे लागेल. अ कच्चे बिलं लागतील जीएसटीचे नाही लागणार त्याला ओएसएफ ला काही गरज नाहीये. कच्च्ये बिला करून आणायचे अ तिथला व्यवसायाचा फोटो लागेल एक तुमचं बँक स्टेटमेंट काढून आणावं लागेल.
हा हा हा
हमं बाकी काही नाही एवढेच फॉर्म आहेत आणि क तुमची ठरावं लागेल ग्राम संंघाचा गटाचा.
हो का
आणि प्रभागाचा लागतो तीन ठराव राहातच ते जॉईन केले का तथळी. जमा करून द्यायची.
आणि त्याला व्याजदर वगैरे कसं काय हाय.
हम्म वार्षिक सात रुपये हाय. आणि दर महिन्याला हपता भरावा लागेल तुम्हाला.
महिन्याला का, आणि कितीपर्यंत कर्ज मिळेल ते?
दीड लाखापर्यंत, दोन लाखापर्यंत राहतं मग तुमचा बिझनेस किती ती हाय त्याच्या बिझनेसच्या हेच्यावर दोन लाखापर्यंत जाते, एक दीड लाख.
हा, हा, हा. एक दीड लाख आणि समजा दीड लाख काढलं तर मग महिन्याला हप्ता कितीचा भरावा लागल?
तुमच्या हप्त्यानंवर आहे आता किती वर्षाची फेड करता, किती महिन्याची त्याच्यावरती.
नाही मी जर समजा दोन वर्षाची सांगितली तर मग चोवीस महिने होता ना, मग कसं- काय फेड करावी लागल ते?
मग ते काउंट करून देतात ना, तुम्हांला हप्ता काढून देतात ना, महिन्याला किती येईल असं.
बँकवाले देतात का ते मग हं? होय असत, हा ते वेगळं आहे डिपार्टमेंट आहे का त्याचं?
हा त्याच डिपार्टमेंट वेगळं येतं, त्याचा बँकेचा काही संबंध राहत नाही.
नाही, का.
ह.. हं.. अभियानाचा पैसा राहतो तो, येतोच पण वेगळा येतो तो.
हा, का. आणि दर महिन्याला रेग्युलर हफ्ते भरायचे असतात का मग?
एखाद्या वेळेस नसला- असला तरी, एखाद्या महिन्याचा राहिला तर दुसऱ्या महिन्याला भरू शकतो, त्याच काय तेवढं टेन्शन नाही.
आणि समजा आपण तीन महिन्याचा हप्ता केला तर चालतं का तसं?
नाही तसं नाही चालत, दर महिन्याचाच भरावा लागतो तो.
हो, का. हेच म्हटलं ताईना विचारून घे, हा, हा..
हिचं कसं आपला म्हणजे आपण जर कर्ज घेत राहिलं, जर तो हप्ता भरला नाही परत त्याला वरून पैसे भरावे लागतात ना आपल्याला. तसं नाही, हं.. तसू इथं तसं काही नाही.
तो हप्ता बाउन्स झाला तर मग ते सातशे- आठशे रुपये ते फायनान्सच वगैरे राहतं तसं तसं नाही बोलतो.
हा.. आसं.
तेच ना मग आणि समजा आता दीड लाख काढलं तर, दोन वर्षाचं साधारण व्याज किती जाईल ताई मग?
ते एवढं मला नाही सांगता येणार, कारण ते फाईल दुसरे करतात ना, ते काम दुसऱ्याचं आहे ना, ह.. त्याच्यामुळं बावन्न जाईल.
हो ना ताई कर
हं.. हं... मग व्यवसाय घेताना थोडंसं कापड दुकानाचा अस घ्यायचं नाहीतर मग ह.. शिलाई कामाचा घ्यायचा, मोठे मशनरी आहेत ना आता आलेले ते दाखवायचे, त्याच्यानंतर दोर ते रीळं ते अस्तर वगैरे,
नाही आता आपण ते याच काढलेलं आहे तर गृह उद्योग म्हणून, मग त्याच्यामध्ये सगळं येतना मग गृहउद्योग म्हण टल्यानंतर.
हू.. नाही तर दुसरं पॅ हे आहे ना, मंजूषा ताईला सांगून- दुसरं तेच उद्यमच तोच नंबर राहू द्या, त्याच्यात ऍड करून घ्यायचं शिलाई काम.
हा, का.
हा...
हा हा उद्यम ते मला विचारत होते काय टाकायचं मग मजुरी टाकायची की काय टाकायचं बुवा असं विचारत होते ना ते
हा हा
तर मग मी म्हटलं नाही म्हटलं गृहउद्योग टाका म्हटलं म्हणजे कसं काहीतरी कामात येईल बुवा ते असं.
हा काही नाही याच्या टेलरिंग काम चालू करून घ्यायचं. होऊन जातं
हा हा हा
ह
अजून काय मग काय चाललं?
काही नाही व्यवस्थित बाकी नाही आनंदाच आवडला आता पण भांडे तेन पडलेले आहेत. पोरं राहिला खेळून चालेल मी एक एक काम
हम्म हम्म
हम्म
तुमचं काय चाललं मग
मुलं राहिले खेळून आज काय सुट्टी आहे आज उद्या
हा हा
त्याच्यामुळे
हम्म मुलं घरी राहिले का मग?
हां मला पण ऑफीसला जायचं होत पण गेली नाही पोरं घरीच मग जाऊदे मग.
आज तर सुट्टी असेल ना?
त्याला नव्हती सुट्टी त्याला तिला लागलंय सुट्टी आता एकतीस तारखेपर्यंत..
हा हा.
त्याचा प्रोग्राम. त्याचा प्रोग्राम आहे, त्या दिवसापर्यंत राईन मग नंतर लागतील त्याला बी सुट्या मग.
हो का, कोणत्या शाळेत जाता मुलं?
पेटवडगावला.
पेटवडगाव ला छान आहे खरं ती शाळा.
हम्म छान आहे रिझल्ट पण छान आहे.
पण चांगलं आहे.
हा आणि वेळ पण मेंटेन करून घेेत आणि आपल्याला वेळ जरी दिला जात नाही, तरी पण तिथे वेळ त्या पोरांना देतात टीचर लोक त्याच्यामुळे अभ्यास ते सगळं प्रॉपर होऊन जात.
हा तेच ना, आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वेळ नसला म्हणजे ते जर तिथं व्यवस्थित हे झाले तर मग आपल्याला टेन्शन नाही राहत, बरोबर आहे. हम्म हम्म मुलगी हुशार आहे तुमची, तिचे स्टेटस बघते ना मी, क्विट आहे एकदम. आता काही कार्यक्रम होता वाटतं शाळेत ना?
काल गॅदरिंगचा कार्यक्रम होता तिचा.
हो का, तिने भाग घेतला असेल?
हम्म नर्सरी, जुनियर, सिनियर
हो का?
हम्म दोन डान्स होते तिचे काल.
हो का?
आणि दोघी याच्यात मिस लेअर होती ती.
हा हा हम
जा खतरनाक हे डान्स. हम्म हुशार बी हे तेवढी येडी बी हाय.
ह् नही हो येडी नही मी
आता दुकानात गेले ती. त्या काकांकडून पैसे घेऊन कॅडबरी आणायचे जुहे आणायचं ना. आईस्क्रीम तू दहा रुपयां ऐवजी वीस ची घेऊन आली.
हा हा हा.
अशीए.
लहान
अय अयं एक मिनटं इकडे ये. कुठं चालली? तिला दिली नव्हती का तू आणून आणि मग हम. हा बोला ती पॅन्टवर
अजून काय चाललं ताई मग.
काही नाही बाई, तुमचं काय चालं झालं काम दुसरे वडे पापडे.
वडे पापड नाही झाले हो अजून ते तिकडं. गावाकडे गेलो होत ना ते वहिनी वारल्या ना मग तिकडे गेऊ होतो आम्ही आठ दिवसापासून.
हं हं हं
मग आत्ता आलो परवाच्या दिवशी. म्हणता करू आता परत अजून दहाव्याला जावं लागंल.
हां आता पाऊसाचं वातावरण आता पाऊस चालू होऊ जाईल इकडे.
हा बाई आता उन्हाळा केव्हा हे आणि पावसाळा केव्हा हे तेच कळत नही.
झालं आता पावसाच चालू आता.
हो ना कालच्या दिवशी किती वातावरण खराब होतं.
हम्म. मुलांचा निमव्हेरीलाचं प्रोग्राम होता मग.
हं हो ना तुमचं झालं का वडेपापडं
वडे नही झाले कुरड्या झाल्या.
हम्म.
बाकी बागचयाल आपण काय काय करणार ओ आपण बाहेरच म्हण ना काय घातलं म्हण ना.
ते तर आहेचं करून घ्यायचं हो बाहेर कोणाकडून तरी.
जाऊच सासू बाई आहेत बनवतील नाही तर होती नंतर मी टेन्शन घेतली.
भरपूर आपल्या का समातल्या महीला पण करतात ना हे उद्योग वगैरे.
हम्
हा.
आमच्या गल्लीत बघू बाया राहतात त करून घेतात पण मग पिटं बिटं कर नवी काम त्यांचं आता घरी राहात ते तर. हम्
हा सुुट्ट्या पण राहत नाही ना ओ मग.
हम्
कामच इतके हे तना काय
आजचा दिवस आहे तर सकाळ पासनं घरच आवरून राहिली फरच्या पुसनं ते भांडे पडलेत आता कपडे धुतले तीन चार टप्प होते ते धुतले टांकले बेडशीट ते सगळं.
हा ना.
नकां बसं आवंरल लागंता रिलॅक्स झाली नां आंता बसली एक दीड वाजतां.
हो कां.
सगळें भांडे पडलेले आहेतं धुंवांयचे.
चालूंचं राहतं घरी राहिलं म्हणजे कामं भरंपूर राहतांत.
हां लखमांपूरला जायचं हम्मं. लखमांपूरला बसायचं होतं पणं कांय आलीं नाहीं जाऊं म्हटलं.
हं ताई ते बोकरा योजनेचं चालूं आहे कां हो.
हां पांच तारखेपर्यंत आहे नां.
नाहीं त्यां कालं मंगलताईन त्यायां गेलेल्यां होत्यां नां. कळवणंला गेल्यां होत्यां त्यां कांल तरं ते म्हणे बंद झालं म्हणे ते म्हणे. नाहीं नां ते कांल गेलेल्यां होत्यां नां.
हम्मं हम्मं मी फॉम भरतेय आहे नां.
हां मी त्यांना बोलले म्हटलं ताईं आंता भरतांय म्हटलं फॉर्म तरं ते. म्हणजे आम्हीं कळवणूंन परंत एकंदा आलो म्हणे त्यांनी सांगितलं की आंता बंद झालेलं आहे.
पांच तारखेपर्यंत साईड पांच पर्यंत साईड आहे चालूं. माझ्यां अजूंन बी ग्रामस्थांची बरां इच्छेत नां मलां अजूंन ग्रामस्थांचे कुठे भरले.
हो कां. मलां पणं करतां येईल नव्हते पोखरा योजनेचं.
हो करां. गटांला करतां येतं त्यांनां पणं गटाचं ऑडिट. पर्सनली मगं तुम्ही बगंर शेतीमध्यें आं असं दाखवं.
मंग बिगर शेतीच जे नाई आमर शेती नां इथे नां.
भूमी इथे मध्यें करां नां मगं.
हां मंग भूमियन मध्येंच करायचे.
द्यां भरूंन घ्यायचं नां फॉर्म चालूे येतनां फॉर्म-
हो कां त्यांला कायं कायं डॉक्युमेंट लागतील-
आंधार कार्ड पॅन कार्ड लागतं सा- हम्मं तुम्हांला सातबारा नां डचां उतारावा लागेल तुमचां भूमीहिनचां कागद लागतो बाकी कांहीं लागतं-
हां हे ग्रामपंचायतीतुन भेटूंन जाईल नां मगं-
तुम्हांला स्वं स्वयं घोषणांपत्र लागंल-
कां बरं मध्यें कोणांकडूंन-
तो कांगद आहे- आहेते नां स्वयं घोषणांपत्र ते डाउनलोड करूंन घ्यायचं होऊंन जातं-
हो कां तुमच्यांकडे आहे कां त्यांचं कांहीं नाहीं तरं मलां- पाठवां मी प्रिंट काढूंन घेते- हां तेचं नि हो हो- मी तुम्हांला ऊ ते पाठवते मं ऑन-